हॅलो कां चालले काय नाय केलंय काय कलते भाजी का शेवभाजी फ्रेश केली काळी मंग कशी घालता तुम्ही का मसाले घालून काळे मसाले कशी घालता तुम्ही रेसिपी हाय म्हण रेसिपि सांगते थांबा ना रेसिपी का हा ती माझ्या जऊ बाईणी केली होती त्याच्यामुळे रेसिपी नाय सांगता येणार मला तुम्ही नुसतं जेवणच करता हाव खायचं काम कराचं आय पडल्यावर हा ते बी हाय तवा हे कराचं अजून जाऊ बाई भाजी घालू की जरा लई बारी लई छान करत्या त्या काळी भाजी हाव का मिर्चीत जरा जाते कां तु नई खाऊन नाही पाहिली अजूकं काय महिती
बरं खाऊन पहा चव चांगली असनं त आम्हला पाठवा म नाही अजून कराचंय आम्हाला
काय केली भाजी
पुलाव
बापरे! गुलाबजाम फेवरेट दिसतो मग हा दादाच्या अजून बटाट्याची भाजी बाप रे! एवढा केल कोण पाहुणे आलते कां हा हाव का?
हूं मंग बाकी अजून
काय नाय बसेल जेवण कराचीये आम्हाला हो का चालूय.
जाऊ बाई तुमच्या काय करू राईत
बसलोय आम्ही सगळे इथ
हो का काय विशेष
जेवण कराचे ना त्याच्यामुळं बसलो.
सोबतच जेवण करताय का हो का मग अजून परी
परी घरात गेली.
हो का अभ्यास चांगलं करू राईली का?
हा करती शाळेत जाती आता हाव गं ती ही त्यादिवशी माला भेटली होती का काय बोलली म
पण काय करू राहिल्या वहीनी
हा आसल की दोन मिनिट झाली बाहेर जाऊ बोलते ना
मग अजून बाकी काय चालू ये अजून
तुमच काय चालूय अजून सांगा
आमचं तेच नी बसलेली खाऊन पिऊन मजेत
काय होतंय कामधंदे काई आ
ह चालतय का मंग फिरायला
जऊ ना फिरायला बी कुठं जायचं सांगा
अम काय नाही तुम्ही माहिशल तिथे हॅलो!
हो स्पॉट माहीत पाहिजे ना
डिसाईड करून जाऊ
बरं बर तुम्ही म्हणल तिथं जाऊ मग
हो का जाऊ मग आवरले का काम बीम
हा काम तेव ना करायचे मग भांडे घासयचे असले का आवरलं चाले आमचे आता
हावू का परीच काय चालू आहे?
परी काय जाते शाळेत
काई आवाज आला नाही झोपली काय?
झोपेला नाही घरात ती बाहेर बसली होती मी
हो का नेट नाही का फोन ला
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना त्यांच्यामुळे बाहेर बसले ते मग आवाज नाही येत ना हो का अजून मग काही नाही
शेंगदाणे बाहेरच भरलं ना
जष्ट नाव जोर ल त तेज हा ह बरल ना मुटालं भरलं ट्रॅक्टर
हम्म बरं ना काम आवरतो होत केवढं लेट झाले मग मला
बारीक बारीक आहे आजून
हावू क
ह बाकी ठीक
मोठया जाऊ बाई चे काय चालू तुमच्या
मोठया बाई का चालू आहे वाढून देणं
ह
हम्म
बरी का मग तब्येत बिबतेत
बरी आहे चांगली आहे
हो का? मग अजून,
तुमची बरी का?
हो का
फिरायला कुढं जायचं म्हणत होते.
आजून मग बाकी काय?
फिरायला कुढं जा